हॅलो हॅलो. हा.
बोला लागला ना. चालूच राहू दे मगं. आवाज नाही याला .
. . झाले म्हणे म्हणून
हा असं होतंय ते, माझे पण तुमचे किती राहिले.
मला असं वाटलं की आपल्या हेज्यात काही झालस काय .
वाचरा आली का मग मला कत दोन मिनिट म मी अजून कधी नाही खांद्या वेळेस. माझा उचलता तुम्ही.
हा तर मी तुम्ही उचला आणि माझा तर तो खाली गेला म्हटलं तुम्ही उचल सा. खाली गेला की तर हे नाही होत न.
मंग तरी ॲड होऊन जाते की आहे नाही?
हाव.
हा तुम्ही कहून नाही उचलला मी म्हटलं मला फोनवर फोन चे.
हाव ना.
आता ते आपल्याला एकमेकांचे फोन अटेंड करावे लागतात. हा तुमचं झाला?
कोण्या गावचे आहे तुम्ही कोण्या गावचे आहे. हांव काय, म्हणजे फर्स्ट टाइमच बोलला. हाव काय मी दानापूरची दानव मग फर्स्ट टाइमच लावला आपण कॉल.
हा.
मी तर हागेचा मी हागे बोलून राहिली मी म्हटलं हागे कोण्या गावच्या.
मी पण हागेच हांव.
हाव ना कोण मले ओळख मी आजच होता.
हाव काय? अं अर्जुन हागे ओळखता काय?
अर्जून हगे कुकडे आमच्या आमच्या घराजवळच ते अर्जुन हगे आहे.
हाव काय?
तुम्ही उकडे रायता.
बाजारात
हाव काय मंग तिकडे आहे तुम्ही आम्ही सती
साती अ कोण आहे तुम्ही ते कॅ कॅफेवाले तर नाही आहे ना.
नाही.
नाही मग कोणा तुम्ही
हे रामा हगेचं घर आहे की नी?
आं
ते कुलदीप हगे. त्याच्या घराजवळ, भगवंत हागे त्यांच्या घराजवळ. त्यांच्या घरात हम्म.
आपण फर्स्ट टाईमच लावल मला वाटल एक उचलसन तुम्ही कॉल. फर्स्ट टाइमच आपल्या गावातले जास्त नाही की आपणच हाय वाटते.
हा रात्री आमच्या गावातले गावातले आपण अटेंन करतो.
आपल्या गावातले मा म आपुन नाही मी तर वारखेड आणि सोनर्ड हेच जास्त चालू आहेत माहितीय.
हा ना इकडे तिकडे इकडे तिकडे. आता ज्याचा नंबर दिसला त्याला करावं असं आहे ते.
नाही मला त्याचेस फोन आले त्यायलेस लावले मी माझा तू उचल ना तू मला तू कर. नाहीत बाया उचलत नाहीत ना. हा एक विद्याताई आहे खुडे. विद्याताई खुडे त्यांच्या सोबत चालू आहे आता त्यांचा फोन आलता. काही नाही वा बसले बोलत आहे तुमच्या सोबत बोलतय म्हटलं. आता झालेय कामं पाणी भरलं नळ आलते तर. पाणी भरलं नळा आलते तर. तुमचा कॉल आल आता पाणीच भरून राहिली, हम्म.
त्यांच क
चालू दे तरी बी बंद नका करू. नळा आले ना आमच्या इकडची त्योम पाणी भरला.
हा आवाज
हा येते जाते येते जाते रेंज कोणता सीम आहे तुमचा? हॅलो. हॅलो.